हॅलो.
हा बोला ताई आहो कॉल येनडेड येतय डायरेक्ट नेटवर्क प्रॉब्लेम आहे बरं का तुमच्या तिकडुन वाटतं?
माझ्या इकडनं नाही तुमच्या इकडनय आडतत कारण तुम्हाला कॉल पण कनेक्ट नाही होते ना?
नाही माझ्या इकडनं होतोय तुमचा येतोय कॉल पण तुमच्याकडनं कॉल एंन्डेड येतय तुमच्याकडनं.
हां ते एक टास्क पूर्ण झालं म्हणजे एक कॉल ला जर काही इश्यू आला ना. क्त तसं होतं ते टास्क साठी.
हम्म हम्म हम्म, आता येतोय आवाज माझा? हॅलो
हो
हा येतोय ताई म्हटलं आवाज.
हम्म
बोला आई, जेवण झाल का तुमचं? झाला ओ वटाण्याची भाजी खाल्ली की खिचडी बनवली होती मी.
आज गुरुपौर्णिमा.
हम्म आज गुरु हो, आज गुरुपौर्णिमा विशेष काही अस गोड नाही जिलेबी आणलेली होती.
हा
हम्म
बाकी काय आवरलं सर्व?
सगळं झालं, तुम्ही काय म्हणता कशा आहे?
काय नाही ओ, रोजचा जॉब त्याच्यात पावसाची चिडचिड नेमका पाऊस जाण्याच्या आणि येण्याच्याच टायमिंग वर असतो. ऑफिस ला निघताना पाऊस
हम्म
घरी येताना पाऊस, तो मधला टाइम जो ऑफिसचा असतो ना तेव्हा पाऊस बरोबर बंद होतो. पावसाने हायरान करून सोडलंय, मागच्या पंधरा दिवसापासून कंटिन्यू पाऊस आहे आमच्याकडे तरी.
हां ना ते तर आहे, पण पाऊस पण जरुरी आहे आओ.
ते तर आहे पाऊस जरुरी, पण एवढा पण नको आहे ना ओ, थोडास शांतता पण पाहिजे ना. पूर्ण असा गाळगाळ तयार झालाय, त्याच्यात रस्त्याचे काम चालू झालेय. खडे वगैरे आओ खोलून ठेवले आहे. त्याच्यामुळे किती सारे प्रॉब्लेम तयार होताय. गाड्याफसाय आहे, ट्रॅफिक होतय. ऑफिसला लेट पोचलं जातय, ऑफिसवाले थोडी समजणार णारे या गोष्टी. पनचिंग ला लेट झालं थोडं दोन मिनिटं लेट झाल का लगेच लेटमार्क, तीन लेटमार्क झाले का का एक हाफ डे वैतागे येऊन गेलाय नुसता
थकलाय वाटत ताई तुम्ही खूप.
हा मग आता काय करणार तरी रोजचच.
एक्झर्शन
तेच ना रोजचच असतं ते काय
हम्म
हम्म
तेच ते काही हो जेवण झालय जस्ट, आता काम आवरून घेते आता. लेटच होत जेवायला पण, यायला उशीर होतो ना त्याच्यामुळ लेटच होत जेवायला पण. बाकी
हम्म बोला म्हटलं काय काय काही नाही जेवण वगैरे मी पण आवरलं आता ह
हा मुले छोट छोट आहे ना छोटे मुले असलं का घरातलंही असं आवाज- आवाज असतो आरडा ओरड त्यांना ओरडा. आमचं पण घरात आहे ना छोट छोटी मुलं. नाही बहिणीची मुलं आहे ना दोन्ही छोटे छोटी एक दीड वर्षाचा आहे. तेच एक दीड वर्षाच आहे ना एक सहा वर्षाची आहे. पण इतके ओरडायला लावता ना बस कधी म्हणजे जेवणाच्या बाबतीत त्यांचे नरे सर्वच नकरे
नाही माझ्या मुलींचा ह म्हटलं माझ्या मुलींचं येतं ना
हा.
त
हो येतय ना बोला ना
हॅलो मॅडम माझ्या मुलींचा ऐतो आवाज.
हो बॅकग्राऊंड ला आवाज येत आहे.
हम
हो हो येतो ना.
ते ना समोर विं दच नाही नाही देवी मंदिराचा समोर कार्यक्रम आहे ना समोर देवी मंदिर आहे माझ्या घराच्या इथ. तिचा कार्यक्रम आहे.
हा हा हा हा
मग तो अवाज येतोय का? हो.
हा ते म्हणजे आज प्रोग्राम असेल ना गुरुपौर्णिमेचा.
हम्म
त्याच्यामुळे गर्दी असेल.
मग तिथं पण चालू आहे ना भजन वगैरे हम्म, तिथं भजन वगैरे चालू आहे ना, हम्म, तिथ बई नाही गेली आओ.
जायचं ना थोडासा वीरंगुळा होतो.
हा ते आहे, माझ्या मुली जाऊन आल्या, देवीच दर्शन करून आल्या. हम्म.
आणि तुम्हाला पावसाळ्यामध्ये वाटाणा कुट भेटला आता.
भिजवले होते.
हम्म, तेच म्हटलं, प्रिझर्वेटिव्ह घेतलय का काय तुम्ही ऑनलाईन ऑर्डर. केला का काय, ब्लिंकिट ला भेटतात ना प्रिझर्वेटिव्हचे.
हो मी भिजवले होते ना.
हम्म.
भिजवले होते म्हणून झालय.
तुम्ही म्हणे वाटाना केला, म्हटलं तुम्ही वाटांना केला पावसात कुठे वाटाना भेटत नाही यांना, कुठे वाटाना भेटलं म्हटलं आता.
नाही ते ना भिजवलेले ते केले. मग कुकरच्या शिट्ट्या केल्या मस्त. काळया मसाल्याची केलेय. माझा कॉल चालू आहे मी पाया पडते दे मग. काय म्हणता, त्याला थोडी खीचडी केली. दाखवते.
ते पण आहे चांगलं आहे.
नाही आमच्याकडे वांगे, बटाटे होते. पौर्णिमेचा उपवास वगैरे काय नव्हतं, हे धावफळ होते त्याच्यामुळे. शनिवारी पण आषाढीचा उपवास होता, रविवारी सुटला. सोमवारचा उपवास असतो तर, मंगळवारी सुटला. परत आज पकडायचा तो परत संध्याकाळी सोडायचा. मग रोज रोजचा उपास म्हटला ना की ॲसिडिटी वाढते, न त्याच्यात धावपळ होते. आणि ऑफिस ला, टायमिंग वरती जेवण नसला ना की ऍसिडिटी वाढते.
होय, होय, होय.
काही संपल खूप खूप म्हणजे खूपच धावपळ होते, खर तर ना हे रस ते खोलून ठेवलेय ना, त्याच्याने ना ट्राफिक जाम होतो. त्याच्यामुळे ना घरी यायला खूप उशीर होतो खूपच. म्हणजे, लिटरली सकाळी आठ ला जाते तर मी संध्याकाळी सकाळी साडेआठलाच घरात असते, म्हणजे बारा तास ड्युटी करते मी असं म्हणावं लागेल.
काय बोलता ताई, हॅलो.
खूप खूप म्हणजे खूप पावसाचं तर त्रास आहेच आहे. पण हे खोलून ठेवलेले खड्डे्य ना, त्याचा पण खूप त्रास आहे म्हंटल. म्हणजे लिटरली असं वाटतं ना, काय करून काही नाही. एवढी ट्रॉफिक जॉम असते ना‌ आणि काय हुतय, की ना रस्ते खोलून ठेवल्यामुळे ना, एकच बाजूचा रस्ता चालू असतो्. आणि त्याच्यात तिकडच्या पण जाणाऱ्या गाड्या, आणि तिकडच्या पण येणाऱ्या गाड्या हायत. खूपच ट्रॉफिक होते, आणि लोकांना आहे ना प्रत्येकाला काही झालेली असते.
हां, कंजुष
प्रत्येकाला घाई झालेली असते हा. कंजेस्टेड होतच होतं, पण प्रत्येकाला घाई असते ना कोणीच थांबायला तयार नसतं, आणि त्याच्याने ना ऍक्सिडेंट वाढलेय आता. एवढ्या मध्ये तरी, खूप सारे ऍक्सिडेंट वाढलेय‌.
पाऊस पण जरुरी आहे ना, निसर्गासाठी पाणी कोठुन येईल आपल्याला.
लईच लईच म्हणजे लईच म्हणजे लईच त्रास झाला असं वाटतं ना. सकाळी सातला जर निघाल ना नाशिक ला पोचायला मला लिटरली पाऊण पंचेचाळीस मिनिटं लागायची. आता मला दीड पाऊणे दोन संध्याकाळी पण साडे सहाला निघाले ना साडेआठ पाहुणे नऊ वाजता, कधी कधी नऊ वाजून जातं. ट्रॉफिक ने वैताग आणून सोडलाय नुसता. तुमच्याकडे आहे का पाऊस आहे.
खुप पाऊस हाय खूप. खूप पाहस आहे.
मुलांच हा पाऊस जास्त वाढला की, ते परत नाही काय नाही. पाणी भरत, मग ते रेड अलर्ट मग मुलांच्या सुट्ट्या, सगळंच येतं.
हम्म पण मग बरोबर आहे ना पूर वगैरे आला तर म्हणजे. रेड अलर्ट देतात ना, पण छान अ पण तिथं पूर बघायला म्हणजे चांगलं वाटतं माहिती का?
बरोबर बघायला छान वाटत, किती गर्दी करता हो त्या गंगेवरती पूर बघण्या साठी
मी नाही जात मी ह्याच्यात बघते ती व्
नाही माझा रस्ताच तो आहे ना ऑफिसला जाताना रोज दिसत तिथे तर इतकी जर टॉपिक होते जर कधी जर पाणी ते तोंड्या मारुतीच्या वरती जर गेलं ना एवढी गर्दी करतात वेड्यासारखी गाड्या रस्त त्या ववरती लावून देत आणि फोटो काढत बसतात इथे.
हम्म हम्म हम्म
जाऊन बघा ना कधी खूप गर्दी असते माहिती आहे का मला तर रोजच बघायला भेट ते चेंजेस होत राहतात रोजच बघते म- किती गर्दी होते आणि लोक कशा कशा प्रकारे कशा फोटो काढतात. जनु काही नवीन काहीतरी बघितय. आजपर्यंत बघितलंच नाही आश्चर्यकारक गोष्ट असं बघित बघितल्या सारखं करता आणि इलेट्रली रस्त्यावरती गाड्या लावून देताना तर खूप ट्रॅफिक जाम होऊन जात. पाऊस आता झालाय का मी माझ्या मते ते गाळ्यापर्यंत पाणी दिसतंय. तोडा मारूती त्याच्या आता पाच सहा दिवसापूर्वी होत म्हणजे पूर्णच बुडा आला होता म्हणजे. डोक्याच्या वर निघून गेल होतं पाणी हम्म. जाऊन बघायचं ना कधी, खूपच कमी झालं थोडा नाही भरपूर कमी झालाना.
मी गेली रमेंट मध्ये बघतो ना एवढंच पहिलं, छान वाटलं तुझ्याशी बोल ना.
नाही नाही माझा आहे ना, हम्म करा तुम्ही तिकडन कॉल मी करते.
हो ठीक आहे.